काय चाललंय? काय करताय?
काय नाही. आता आवरली काम. मुलं गेली शाळेला? हा. तुम्ही काय करताय?
माझं काही नाही. आताच, मगाशी नऊ वाजता उठले. झाडझुड ते केली. देव - देव पूजा केली. मुलाला टिफिन दिला. हो, काल ना, थोडसं. लाईट वगैरे गेली होती. पावसामुळे. त्यामुळे मग थोडं लेट झालं, झोपायला. आणि कसं इकडं, वारं वगैरे थोडं फार सुटलं की, लगेच लाईट जाती. पावसामुळे. मग सकाळी उठून आता, आवर - आवर केली पटकन. हा देवपूजा ते करून घेतली. देवपूजा झाल्या मुलाला डब्याला इडली दिली आज. आज म्हटलं, थोडं वेगळं काहीतरी बनवावं. मग इडली वगैरे करून दिली, आज. हो. मग नाष्टा वगैरे झाला आता. आता स्वयंपाक करे. पोळ्या झाल्या आता. भाजी वरण झाल्या. आता बसले वरती येऊन. काय म्हणता, तुम्ही? झाले काम त
आमची पण कामं झाली. मुलांना चपाती भाजी दिली.
हम्म.
हो.
तुम्ही कुठं, काय? जॉब वगैर का बघत नाही का? सध्या जॉब वगैरे असं.
जॉब नाही. लहान मुलगाय. त्यामुळे नाही होत. जॉईंट फॅमिलीय हा.
घरगुती वगैरे, काही करत नाही का? मशीन काम वगैरे काही.
मशीन काम, शिलाई मारता येते. पण काय बनवता येत नाही. तसं क्लास वगैरे काय झाला नाहीय ना.
हा थोडा मोठा झाल्यावरती मग, क्लास करून घ्या आता. होय.
तुम्ही काय करताय, मग घरी?
माझं काही नाय आता, सध्या हेच आता बिझनेस चालूय. कॉटन कापूस तर वस्त्रमाळी वगैरे करते. देवाच्या आता श्रावण महिना पण आला जवळ आता. श्रावण महिन्यात, बरेच लोक विकत घेतात वाती, फुलवाती. पुन्हा वस्त्रमाळ. हा. आता हे इथून पुढ, आषाढ महिना झाला की, आता श्रावण महिन्यात चालूच होतात ना सण. ते देवाचे, पूजेचे सगळं सामन मग ऊग, असं द्यायच आपण बनवून बनवून. इथे एक शॉपय, मागे आमच्या. त्या ताई मला देतात, त्यां चं सामान त्याच्या पॅकिंग वगैरे करायचा. पुन्हा वस्ञमाळी बनवून द्यायच्या. फुलवाती बनवून द्यायच्या. वाती बनवून द्यायच्या. हे बिझनेस आहे, सध्या चालू थोडाफार. हम्. घरगुती करते मी. माझा ही मुलगा लहानचय ना. त्यामुळे मला बाहेर कुठे जाता येत नाही जॉबला. फक्त शिक्षण झालय ग्रॅज्युएशन. आता पुढं बघाव म्हणलं बाहेर. पण घरी सांभाळायचे प्रॉब्लेमत पोराचे.
हा, हा.
तुम्ही आता. तुमचं काय झालं शिक्षण?
माझा डिप्लोमा झालाय.
होय.
ह. इलेक्ट्रॉनिक्स अन् टेलिकम्युनिकेशन मधन डिप्लोमा झालाय. त्यानंतर राहिल, प्रेग्नेन्सी नंतर मग पुढं कंटिन्यू केलंच नाही. जॉब नाहीच करत.
असंय का?
हम्म.
आता काय नाही. माझं झालं, आता ग्रॅज्युएशन झालंय. लग्न झाल्यावर टायपिंग झालं. टायपिंग झाल्यावर मलाही मग लगेच राहिलं होतं. त्याच्यामु मग अ हे काय मग, पुन्हा पुढं जॉबच पाहिलंच नाही.
हा हा. नंतर तो मोठा झाल्यानंतर करणार काय जॉब?
लग्न झाल. हो आता हा थोडा मोठा झाला की, आता मग करायचा. बघायचंय थोडस मग काहीतरी बाहेर. असं मी आधी लग्न आधी करत होते. बाहेर शाळेवरती होती लग्न आधी. शाळेवरती जात होते. पुन्हा असं कपड्यांच्या दुकानावर कामाला होते. असं छोट्या मोठ्या शॉपवररतीच होत. असे ब्लाउज पीस कटपीस वगैरे दाखव दावायच्या याच्यावरतीच होते. ते मग लग्नाच्या आधी कस, थोडं आपण फ्री राहतो.
होय, अन लग्नानंतर तसं जमत नाही.
हा जिमेदारी पडते आपल्या अंगावरती. लगनाच्या आधी कंस आईवडलांकडे जमंय आपल्याला करायला. तिंथ काही प्रॉब्लेम येत नाही. हो हो त्याच्यामुळ मग थोड मग सकाळी दुकानात गेला तरी उशीर जरी झाला तरी काही प्रॉब्लेम नसायचा. घरी येऊन स्वयंपाक करायचा बाबा अस काही नव्हत. हो हो मग स्वयंपाक वगरे घरी म्हल होतच. नाही आता थोडा मोठा झाला काहीतरी चालू ठेवणारे. उग कशाला आपण रिकाम बसायच. तेवढ चार पैसे हातात येत
होय आता उघ घरी बसून चालतच नाही. दोघांनी राबल्याशिवाय काये? महागाई एवढी वाढलीये.
हम्म आता हे बचट गटाच पण इथ बायका तयार होत नाहीत करायला. नाही त बचट गटाचा पण खूप फायदाये.
हा हां.
बचत गट वगैरे बिसी वगैरे टाकतात ना बायका. बिसी नाही आता माझी. चालू सध्या. सगळ्यांचे लहान लहान मुलंयेत. काही होत नाही करण. मग बचत गटाचच आमच चालल होत खर. हम्म हम्म हम्म. तुम्ही नाही का आड त्याच्यामध्ये मग?
हाये की आम्ही पण आहे. आम्ही घरी तिघी पण आहे. सासूबाई जाऊबाई मी.
बरं बरं.
ह, आधी मी ग्रुपमध्ये सेक्रेटरी होते. आता हो जन्मल्यापासन, लहान असल्यापासन मग मी नाही. अता नाहीये.
हम्म हम्म हम्म.
हम्म.
बरं. काय केला आज स्वयंपाक?
आज स्वयंपाक मेथीची भाजी केलीय. हम्म वरण केलय. तीस दिली आता चपाती भाजी मुलांना.
होय होय.
हम्म गेले सगळे शाळेत आता.
खातात का मुलं भाजी आवडीन?
हा मेथीची भाजी आवडते. आमच्यात सगळ्यांना.
बरं बरं. हम्म. अजून काय मग विशेष?
अजून काय
पावसाचं वातावरण काय म्हणत तिकडे?
पाऊस आज कमीये.
असंय का? आज थोडस आमच्या इकडे आहे आभाळ. येईल संध्याकाळपर्यंत. काल तेच ना काल र पाऊसच होता इकडे. त्याच्यामुळे लाईट गेलेली. लाईट गेल्यामुळे मग थोडं लेट झालं. हा तुमच्या इकडे त उलट जास्त असतोय की?
आज नाही ह आणि काय मग तुम्ही घरी एकट्याच आहे आता?
आता काय आता एक वाजता मुलगा जातो शाळेत त्याला आता गेला की मग मी एकटीच राहते घरात काहीच नाही दिवसभर
हा मग वेळ कसा जातोय तुमच्या घरचा?
वेळ आता हे हेच बनवण्यात वस्त्रमाळी करायलाच मला दोन चार दिवस लागतात जसं जमल तसं करते मी काही एकदम कंटिन्यू करायला बसत नाही मग कसं थोडस मग कंटाळा पण येतो ना करायचा म्हणल्यावर थोडं थोडं थोडं थोडं करते मगोन तीन दिवसात कं्प्लीट होतं मग देतात पु्हा देऊनयचं मग त्यांना पुन्हा कलरिंग कराव लागत त्याला लाल कलरनी एकदा पिवळ्या कलर हळद कुंकू असत आपलं हा हळदी कुंकू आणि ते ते काय कलर वापरतात त्यां ते कसं हळद कुंकू वगैरे देत नाहीत आपल्याला वापराय ना
हा कलर
असतात फुट कलर वापतात त्याला हा येल्लो कलर आणि एक रेड कलर वापरतात ते
हा हा
ते आता चालू आहे त्यांना कसं आता गणपतीच्या सीझनमध्येध्ये मो मोठ्या मोठ्याल्या माळी वगैरे लागतात ना लागणारच आता हा आता गौरी गणपती पुन्हा हा चालू आता वट पौर्णिमा आली आ झाला आता चालू उद्यापासून हम्म आता आहे बाबा आता थोडस उघडलंय बापा पाऊस नाही तर आम्हाला वाटलं कुठे येतो आता हो
पण आज नाही आहे पाऊस
हम्म आता किती वाजता येतात पोरं?
आता मोठा येत चार वाजता आणि छोटा य तेता एक वास्ता त्याला आणून द्या हम्म म कस शेजारी अंगणवाडीतच जातोय अजून तो अडीच वर्षाचा आहे
होय
हा
तुम्हाला तुम्हाला काय म्हणता शेती आमचा आता पाच वाजता येतो डायरेक्ट
हा शेती आहे काय म्हटलं तुमची?
हो आहे ना आम्हाला आठ एकर आहे शेती तुम्हाला आहे का शेती?
आमची हाय थोडी आहे ह. कोण करते ते?
आमच्यात आहे शेती पण शेतीच कस आमचं शेतीमध्ये सासरे भाऊ त्याच्यामुळे आमचे तीन तीन एकरच येते आमच्या नावने असं. ह जास्त नाही येत हम्म जास्त येत नाही. हम्.
हम् आता झाली का पेरणी?
पेरण्या वगैरे परवा हळद वगैरे लावली होती पण ते पंधरा दिवस पाऊस काही आला नाही. मग ते पंधरा पावसामुळं थोडं लांब झालं त्याच्याने ते पीक मग जळाल्यासारखं होतं ना.
त्यामुळे
हम्. मग त्याच्यामुळे आता हे म्हणले की आता बघुत म्हणे डबल लावायच काम पडते का एक त्यांचे मित्र राहतात तिथ त्या गावाकडे त्यांनी सांगितल. पाऊस वगैरे चांगला झाला थोडी थोडी आली म्हणे हळद आता म्हणे, आता सोयाबीन वगैरे लावाय च. थोड पावसामुळेच थांबलो हा आता सोयाबीन मग पुन्हा हरभरा वगैरे लावतो आम्ही सीझननुसार गहू सोयाबीन, कधी हळद, कधी तूर. हरभरा. अस पीक असत आमच्या इकडे. ज्वारी अस आस. तुमच्या इकडे उऊस जास्त मला वाटत. हो ना.
ऊस जास्तय. ऊन जास्तय होय पण ऊसाला कस पाणी आमच बोर वगैरे काय नाहीय, गावी हा. त्यामुळे फक्त भात
ह, भाताच पीक जास्त आहे. तुमच्याकडे वाटत.
हा भाताच जास्त आहे. भुईमग हम्म
होय. आम्ही कुठे गेलो तर पेंजेरीला गेलो तिथे आम्ही भाता शेती वगैरे बघितलीती त्या भागामध्य खूप असत भाताच प्रमाण असल्यामुळे खूप शेतात. हा
हम्म, खातात पण भात भरपुर इकड.
हो तुमच्या इकडे भात लागत भरपूर आम्हाला पोळी भाजीवर पण धकत आहे आमच. आम्हाला पोळी भाजी लागती जास्त्, आम्हाला इथ पोळी फार लागते. पोळी पुळी भाजी भात तिकडे जास्त एवढ कोणी भात खात नाही ना मराठवाड्यात. हा. इकडे एवढ काही नाही भाताच आमच्या इकडे. तुमच्या इकड भात आणि वरण कंपल्सरीच ये.
वरण भात. हो, डाळ भात. आमटी लागतेच आमच्या इथ. हम्.
मग अजून काही नवीन विशेष.
अजून काय.
हम्म, शेतामध्ये म आता सध्या काय सध्या लावलेलय.
आता भुईमुगच की सोयाबीन लावाल्यात. हा. या गेल्या वर्षी कस आम्ही शेती घरी केली नव्हती, एकाना लावली होती.
हो.
आता आम्ही करालोय.
आम्ही दोन वर्ष लावली होती पण आता या वर्षीपासून घरीच कराव म्हटल. मग ह्याचे पप्पा आता जातात येतात जाण येण चालू राहत शनिवार रविवार. मग. कधी मग आता -आता हळद वगैरे लावून झाली ना आता सोयाबीन लावूयात म्हणल आता पाऊस पडला पंधरा दिवस.
आम्ही पण हळद लावत होते आता. लावत नाहीत आता‌.
आमच्या इकड हळदीच पीक जास्त आहे नांदेडकडे.
हा त्याला काय काय जास्त काय काय कराव लागत ना शिजवावं लागत.
हो शिजवावं लागत, त्याला फार प्रोसेस आहे त्याच्या मोठ्या.
हा.. प्रोसेस मोठीय. म्हणून आही आता नाही केल ते, च्या अधी सासरे आजे सासरे होते ना, ते करत होते, त्यांना सगळं जमत होते.
हम् मग अजून ता, आमच्या आता काही नाही आता, आता तुमचे काय सणावार आता श्रावणापासून चालू होतील. वाट
आता श्रावणातन चालू होय, आता दिवस जातात कसं कळत नाही.
कळत नाही आता इथून पुढं पटपट पटपट दिवस जातात आज एकादशी आज उपवास असतो का, तुम्हाला.
नाही नाही तुमचं असतोय.
नाही नाही आज नाही आम्ही मोठी एकादशी महाशिवरात्री असे ठोकठोक उपास करतेस श्रावणातले सोमवार हम्म.
आमचा सोमवार असतोय तरफे कायम आठवड्याचा सोमवार असतोय. हंम.
तुम्हाला कोणतं कुलदैवत ये.
आमचा वाकोबा आता वाकन हम्म तुमच्या
हा आमचं माहुरची देवी
ह
नांदेडकडे हम्म आमच्या नांदेडच्या तिकड गाव आहे. नांदेडच्या तिथच आमची शेती आहे आणि हे आपलं माहूरची देवी आहे ना तिकडेच तिथून जवळ आहे माहूर, नांदूड ह रेणुका माता आहे. आमची माहूरची देवी हा
आमच्या घरी पण आहे, यल्लमा देवी सौंदत्ती यल्लमा. हा चालतय मग करतो तुम्हाला म
हो हो चालेल बरोबर हो
ती लगी दिली म्ह